आ हा याला चांगय की का
जेवलीस हॅलो हा जेवलीस काय म्हटलंय
हम्म जेऊनच निघालेलो बाई
हो क्लास काय सुट्टी दिलीत नव्हे आज
बक्की काय नव्हच भाई
काय सांगायचं सर तू आलेलीस नि तिथं
हम्म होय तू फोन केल्यावर होतो स्टँड वर मी
मग परत आम्ही गेलीस बघ
होय आलो ना परत
काय सर लवकर तरी मेसेज करतील तुम्ही सांगा
बकी
मी पण मी पण आवरायला लागलेलोच मग म मम्मी न मोबाईल घेतलेली आहे आणि म्हटली मसेज आले बस सरांचं सुट्टते म्हणून मम्मी म्हटलं ते नसेल ग चुकून काहीतरी आलं असेल बघ म्हंटलं कारण सोमवारी पण सुट्टीच आहे की
होय
म म्हंटलं दुसरं कुणाचं असेल बघ म्हंटलं म्हणाले नाही तुमचंच आहे आता चाललंय एक वाजता चालाय मेसेज म्हंटलं हो म्हटलं बघतो थांब मग बघितलो मी पहिला
हम्म
माने तुलाफ
भांड्यांचा आवाज यायला लागला
माझा
भांड्या जा गं
भांड्यांच मी बाहेर आहे
मग कुठला यालाय
काय माहिती
कॉड गातल्यास काय? हम्म.
व्यवस्थित यालाय की नाई
तुझा याय लागलाय खरं बॅकग्राऊंड ला भांड्यांचा आवाज याय लागलाय पाण्याचा आवाज यायलाय.
होय नाही गं बाई काय बाहेर बसलोय न्हव्हे.
हम्म हम्म.
बोला की आणि काय मगं?
काही नाही बाईना आज संध्याकाळी जाणार होताव की फिरायला.
हा मगं काय झालं त्याच.
डेट झाली माझी.
बापरे मगं?
काय करू मगं आता.
आता तिथं तर बीचवर म्हंटल्यानंतर मग काय ग.
बक्की.
काय समजना बग. तू कॉड घातल्यास?
नाई.
मग लो बॅटरी कशाच काय माझंच दाखवाय लागलंय ग.
तुझं दाखवत असना माझं कसं दाखवल तुझ्या फोन मध्ये काय वैष्णवी.
तस न्हवं ग मला आवाज याय लागलाय लो बॅटरी, लो बॅटरी अस म मधी मधी.
नाही.
म्हणून म्हंटलं.
हम्म हम्म माझं काय नाई माझ्यात हाय पन्नास टक्के.
एक मिनिट थांब काढतो ते.
हम्म अगदी हिचा ब्लुतूथचा येत असणार मग.
हा तीस की पण तीस टक्के हा की गं बॅटरी अजून.
काय माहित बाई म.
आणि कसं काही याय लागलंय. असुदे की बोल मगं काय करणार आता?
काय करू माझं तर मुडच गेलाय सगळा.
काय म्हटलीस.
मूडच ऑफ झालाय माझा तरी सगळा.
एक मिनिट थांब.
हम्म.
हॅलो!
हम्म.
आता येतोय आवाज?
हा येतोय.
हा हा. हे काय मधीच काय असते बाप
हम्म. मगं आता सुट्टी हाय तोपर्यंत पी डी एफ लिहून काढ.
होय बाई ते लिहून काढायचंय. हे कॉलच एक होत.
हम्म.
जाता आणि कुणा कुणाला करायचं ते.
हम्म हम्म.
ते झाल्यानंतर बघतोकी काढतो लिहून.
चालतंय बघ.
आता काय सलग तीन दिवस हाय सुट्टी.
हम्म..
जर आधी सांगितलं असतं तर मी पण गावाला जाऊन आलो असतो.
मग जा की आज.... आज गेलीस की.. सो-आज सुट्टी.. उद्या सुट्टी... सोमवारी सुट्टी... ह.
अ आज सांगितलं असत सकाळी म्हणजे आवरायला तरी..
असं कि काय आरायचं असते सांग बाई ना..
असं काय आवरायचं म्हणजे जाताना तिकड ते बाबांना जेवण.. तरी घेऊन जायला पाहिजे.
आता करायला सांग की... मग संध्याकाळी जा म्हणसं..
संध्याकाळी गाड्या नसतात.. बाळ आमच्याकडं ते खेडेगाव आहे. असतेत सोड सहापर्यंत.
म.
आधी ठरवायला पाहिजे बाई ते...
अचानक काही जमत नाही आमच्यात.. तेच म्हणालतो मी.. ते परत तिकडे ते कोल्हापूरला पण जायचंय म्हणाल ते उद्या- जावूया म्हणालती मम्मी. मगं काय आणि राहतायचं की.
अजून हॉस्पिटलमध्ये.
आता बुधवारी झाले ते ऑपरेशन.. माग.. माग.. मागच्या सोमवारी ऍडमिट झालेली इथ. बुधवारी झालेयं ते ऑपरेशन अजून ते आय सी यू मध्येच आहे.
हम्म.. हम्म..
हार्टचं म्हणजे मोठंच ऑपरेशन असते ग ते..
होय.
मग आज आईतेन गेल्या बाई बघायला.
हम्म... ते न्हवं मग त्यांचा खर्च कोण बघतेय.
त्यांचा खर्च म्हणजे... ते काय झाले... त्यांच ते कसलं कार्ड आहे वाटतं.
हा.. हा.. हेल्थ इन्शुरन्स असेल.
नाही.. नाही.. इनशोरनसचं नाहीयं. ते सरकारचं कोणत तरी कार्ड हाय बाई ते.. त्याच्यातून झालंय ते ऑपरेशन पण बाकीचा खर्च आहेच की गं... तिने ऑपरेशनच तेवढ पैसे घेत. बाकीचे औषध गोळ्या परतं तिथं राहायचे. खर्च जेवणाच जेवण काय... असं कोण पण... म्हणजे बघायला गेलं तर घेऊन जातात सोड. आणि पेशंटला काय तिथं- म्हणजे अजून काही जेवण देत नाही आता असंच की नॉर्मल- मग दूध किंवा नारळ पाणी. नाहीतर गंजी असंच की पातळ
होय.
ते आतीला तेवढंच की जेवण.
हम्म..
स-सगंळ हाय बाई...
काय नवचं झालंय.. तुमचं तरी ते.
काय नाही.. एक झाली की एक चालूच असते बाई ते...
आत्तीचा नवरा नाही ना
हा नाहीईनरा
सासू सासरे
सासू आहेकी. सासू आहे परत ते दीर आहे.
कुठल्या गावची
तिने गारबुटी साईडची यती.
हा हा
त गारगुटीच्या पुढे एक थोडं आहे दोन तीन किलोमीटर
हम्म
तिथ दिलंय तिला,
हा हा
आता ऑपरेशनच्या वेळी पप्पा दोन तीन दिवस होते.
हम्म
मग आता कोण तिच ही आहे वाटतं. मोठ्या मुलगीचा नवरा आहे.
हम्म
ते बाहेर ना काय पण सारखं आणायला पाठवून देतात ग त्यांनी
हा
मग कोणत दोन दोन माणसं पाहिजेस ना हॉस्पिटलमध्ये
होय लागतातच.
होय. मग पप्पांच तर काही काम होती म्हणून आलेत दोन दिवस होती. ऑपरेशन होतं त्यावेळेस.
हम्म हम्म
आता आलेत परत,
हा
आता का एवढं काही वाटत नाही सोडं टेन्शन ते व्हायच्या आधीच कसं होते काय होते.
झालं ना सक्सेसफुल.
झाले सोड व्यवस्थित झाले म्हण सांगितल्यात डॉक्टरांनी बुधवारी झाले.
मग शुद्धी वर कधी आलंय.
लगेच आला सुुद्धीवर म्हणजे सकाळी काहीतरी दहा साडे दहा वाजता घेत. घातलेल्यात आतमध्ये
हम्म हम्म
त्या अडीचलाच बाहेर आले डॉटर मग त्याच्यानंतर दोन तीन तसानी म्हणजे स सात वा सहा सात दरम्यान आला लगेच सोड शुद्धीवर तो
हम्म हम्म कशाच हार्टच झालं ना.
हार्ट्स
हम्म केवडा आहे तो,
अठरा वर्षांचा आहे.
क लहानच आहे की ग मग,
अगं त्यालागणे पहिला काय तू म्हणजे ज्या वेळेस जन्मला की नाही. त्यावेळेस त्याचे ठोके कनी आपलं कसं एक म्हणजे असं थांबून थांबून पडतात की ये,
हम्म
त्याच्याकी नाही कंटिन्यू असं डबल डबल पडत होते. एका टइमिंग ला म आपण कणी तिने कोल्हापूरला दाखवायला त्यानी सांगितलेलं मग आम्ही दाखवून ते ना आलेलो. सगळं पण त्याडॉ ॉक्टरांनीितल्या काय बोललंच नाही असं काय म्हणजे हय असं मला काय सांगितलंच नाही
हार्ट ला होल होतय
नाही शिर चॉकोप आहे हार्टची एक कुठली तरी
हा हम् हम
रक्त सप्लाय होते माहि ती मेन शिर कुठली तरी
हा हा
मग त्यांनी काय बोललं नाही त्याला पण काही त्रास नव्हताच ग आतापर्यंत
हम्म
आणि त्यांच्या चुलत काकांचा कोणतरी मुलगा ते आर्मीमध्ये गेला मग ही मुलं मुलं पण अशी ट्राय करायला लागले त ग आणि मग थोडे दिवस पळायला तनगला
हम्म
एक काहीतरी जिथे पडला ना ते जास्त अ हालचाल झाली न त्याच्या अंगात हची बॉडीची
हा
त्यामुळे मग एकदम त्याला धाप लाग एक दिवशी आला आणि काही श्वास घ्यायला हे त्या आणि असं काय वेगळंच करायला लागलं मग ते सगळीकडे दाखवलं मग ते समजर पजलासं
हम्म हम्म मग त्यावेेळेला कोल्हापूरला दाखवलेलं असं त्यावेेळे तसं काही सांगाय नव्हं की अ रक्त सप्लाय होणारी हृदयाची न स जरा असूय म्हणून
काय सांगायलाच नव्हते तिने आम्हाला तस काहीतरी बक्की औषध गोळ्या नी दिलं वाटत त्यावेळेस आणि त्याच्यानंतर मग काय तो म्हणजे खाणं पिणं पण त्याचं व्यवस्थित आहे सगळं असं काही नाही किंवा मध्ये काय कधीच काय त्याला त्रास झाला नव्हता त्याचा पण ते कमी आता जास्त रनिंगला म्हणजे पळायला गेला बघ
हम्म
त्यामुळे त्याला जास्त जाणवलं ते मग एक वेळ असं झाल्यानंतर मग दाखवायला तरी पाहिजेच की ग म नॉर्मल डॉक्टरांच्याकडनं त्यांनी दाखवलं सगळं बघितलं मग त्यांनी सगळं काय काय असं सांगतील तसं तिकडं इकडं सगळीकडं फिरवलंच त्याला आता दोन तीन महिने मग गडंग लजला नेलं परत कुठं कुठं दाखवलं मग कोल्हापूरमध्येध्ये नेल्यावर त्यांनी म्हंटलं केला तरी बेटरच आहे म्हणून सांगितलं त्यांनी म्हणजे पुढं पण त्रास होणार नाही त्याला
होय
मग तुम्ही केलं तर चांगलंच आहे असं म्हंटलं त्यांनी
ऑपरेशन केल्यावर खरं काय म्हणजे असं म्हणजे आता कसं जसं धाप भरल्यामु झालं तसं होणार नाही ना
आता ते सपला म्हणजे र